रिकामा ऑडिओ
हॅलो
हं‌ काय करायलाय
रिकामा ऑडिओ
हॅलो नेटवर्क नाय जरा बाहेर येता का हेलो
हॅलो
हा नेटवर्क आ र आवाज येत नव्हता हॅलो
हॅलो हॅलो
रिकामा ऑडिओ
हॅलो
हा मगच्यान ऐकू येई ना मला आवाज़
आवाज येतेय का?
तालायकिया
हा हा ते भाकरी करालतो
हं मग ते मग च्यान तुम्ही बोलनासा म्हनलं काय कॉल हे झाला वाटतं
हा हा
रिकामा ऑडिओ
काय करायलासा झालं बघा भाकरी आता आमटी पण करायचीयत अजून हेलो हेलो हेलो हॅलो
रिकामा ऑडिओ
हॅलो
हा बोला की माझ ऐकू येत नाय तुम्हाला आवाज
हा नेटवर्क नाय काय जरा बाहेर या म्हटलं
हा रेंज कमी जास्त व्हायलीया ओ
हा हा
होय ना आवरल का?
काय आवरल, भाकरी झालेत बघा आता कालवण कायतर करायचं?
आमचं जेवण, आवरतय बसलो होतो. फोन बघतच
हां सह, लागतोय का बघावं तर म्हटलं.
हां नई ते मगाशी कनई अ त्यांचा कॉल हे झालता तेपनी. डिस्कनेक्टिंग होत
हां मंजे चालूच राहिल्यागत ते तुमच्या स्क्रीन ला दिसत होत.
तो डिस्कनेक्टिंग हुयना असा कॉल व्हायलाय कॉल व्हीना म्हणून ते तुम्हाला किनाई ते तस व्यस्त सांगत होता आणि इकडं मला कॉल येतच नव्हता हां आणि दहा मिनिटे तुमच्या आधी कट केला तर त्यांनी अवघड होतय नई
हां
मंग
काय नाय बघा
निवांत
हां कारल्याची आमटी न्हाई भाकरी तेवढी झालेत बघा
ची आमटी
हां
हॅलो
हॅलो
हां कारल्याची आमटी कशी करतायसा म्हटलं
तुम्हीं करतायसा
हां कारल्याची आमटी करत नाही तुम्हीं?
नाई तुम्ही कर काय? हां भाजूनच ते किनई कडू खा कडू लागतय. ती कडुपणा आपला सोडीत नाही नाय
हा नाही. आम्ही करतोय शिजवुन घ्यायच. पहिला कडूपणा कमी येतोय.
आणि काय घालुन फोडणी टाकताय.
त्याला कांदा चिरायचा. नंतर खोबर मिक्सरला जरा, कुट जरा, नंतर डाळ मग चिंच सगळ ते, आमच्या मामांना शुगर आहे. ना ती साखर असलेल्या पेशंटला लागतय. ते आठवड्यातून एकदा करतोयच. घरी हा ते चिरायच मगाशी लक्षातच नाही हा,
ती भाजी आण. कारल्याची हा ती अशी गुळ, चिंचेचा कोळ अशी घालून करतात. ती अशी मीठ लावून ठेवत्यात. थोड्यावेळ, आणि मग त्याच अस, पाणी काढून टाकत. कडू पाणी बाहेर पडतय, नी आणि ही हिकड, कनई मी त्याजी भाजी करायची नाही ती कडूच लाग ते किती, जरी केले, ग पातळ अशी चिर ते जास्त तेल घालून अं कारलं त्यात मिर
पिल्यानं खाल्ल की, ते घेऊन गेले, ताटलीत घालून
आणि जिर असत. इकडे आण चेचते. अन खातो, खरडा करून
हम्म हम्म
तिखट लागत नाही. छान लागतय भाकरी सोबत
हा ते भाजल्यामुळे त्याचा कडुपणा कमी येतोय.
हा कडूपणा कमी न मिर्चीमुळ तिखटपणा पण येतय, चांगल. मग
दंग दंगा लय उठलाय? पोरं?
दंगा म्हणजे रेंज येईना म्हणून मी दारात येऊन थांबलोय आणि गल्लीत बारक्या बारक्या पोरांचा खेळ चालू आहे. लाईट आणलंय. आज संध्याकाळ झाली की ह्यांचा दंगा चालू होतोय.
हं हं
काय नाही बघा.
तुमचं घर असं शेतात आहे ना?
हा म्हणजे घर आहे साईडला पण आमचं तुमचं लास्ट ला आहे ना? आमच्याकडे शेत आहे त्यामुळे शांत असतं.
शांत वातावरण असतंय नाही आमच्याकडे शेतच जास्त आहे सोडा भवतीने असं वाड्या वाड्या असल्यावाणी आणि इथं थोडी घरं
हां आमचं पण तसंच हाय आमच्याइथं पण एक पाच सात घरं आहेत आणि रान आहे.
पासष्ठ नाही सोडा पन्नास साठ असतील.
हम्म हम्म नाय आमचं तसं गावातनं जरा लांब पडतंय जरा लय पण नाय एक शंभर दोनशे मीटर मग आमच्या इथं एक चार पाच घर झाले की रानं चालू होतात.
पन्नास साठ घरं आहेत आमच्या गावात आमचं गाव झालं की माणसं जरा टेकाणावर चढली की तिथं थोडं अं थोडी घरं आहेत तिथनं असं खाली उतरलं की थोडी घरं आहेत अशी घरं आहेत. म्हणजे कोकणी भाग आहे ओ त्याने कोकणातली घरं कशी? वाड्या वाड्या असल्यावानी वस्ती असत्या. आता आमच्या इथं भात बितं चालू होतात टोपा
भात तुमच्या रानात काय असतंय?
भात नाचणा भातच असतोय मी तर जास्त कोकण असल्यामुळे खातेच.
मग ते इंद्रायणी काय हां हां
कमी असते मग आम्ही काय करतोय असं बारीक हम्म असंच तेवढीच एक पट्टी करते उरलेला सगळा मोठ्ठा तांदूळ करते. हा घरा पुरतं तेवढंच आणि बाकी तिथं मंग भाकरी पण तांदळाच्याच जास्त असत्यात नं
अंहं ते मऊ होत असतील नाय बा
नाही उलट कठीण असं चांबट होत्यात
हंहं सवय असल नाही तुम्हाला?
हं सवय आहे त्याची मऊ होत नाही चांबट
हंहं
गरम पानी येत की नाही?
हा हा
मग काय आनी
दाबेली खायला या.
अरे बापरे दाबेली आज
अं ए तुझ्या बाबांनी नाही नाही घरी करतोय तुझ्या बाबांनी मघाशी
हं हं हं अय तेच्यात काय काय है हे डाळींब
हां हां ते घरी करते सगळे पदार्थ पानीपुरी पावभाजी आता पानीपुरी पन आनून ठेवलीत पुऱ्या तिन थोड्या कमी पडत्यात हं पोरगं काय आमचं बारक हाय खरं खेडेगावातल्यामुळं बाहेर खायला कोण जात नाही ना हं त्यामुळं
हं तर काय आनी बरं ते घरातल्या घरात खाल्लेल बाहेरच खाऊस्तोवर
हं
आमची पोरं ते दारावर येत ते मागत्यात
चांगलं नसतय वो ते कसल्या पन पान्यात तयार केलेल असतंय ते
ऐकत्यात ते घराच खाऊ वाटत नाही.
हा
ते बाहेरच चागलं लागतंय ह ह ह हम्म हा हा
इडली करतोय सारख डोसा आणि असतोयच
हा काय करते मी आंबोळ्या, इडल्या
हा
ते खातात बी नाय आवडली
हा मी पण परवा दिवशीच केलतो लागल चाकू बाळा
आणि हेच तांदूळ भिजून अस डोसा केल मस्त वाटतय जाड.
हा हा हा जाड छान वाटतात मी पण आधी पातळ करत तो परवादिवशीच केलंत जाड जाड केलंत छान झालत्या जरा ते पोहे घालायच हा पोहे घालताय ना त्यात हा..
तांदूळ मेथी आणि
मेथी घालताय त्याला
होय मेथी घालतोय
मेथी किती घालतायसा?
असच थोडी जरा उगच म्हणजे एवढी दहा पाच दहा रुपयाची म्हणजे एवढी...
काय होते मग?
हा हा
चव येती न येती
ते घालून काय परत केल नाय...
हम्म चव येते मेथी ने लय त्याला ह मेथी ते घालताय आणि मग चार पाच तास भिजवल की मग ते वाटून ठेवतंय. अ इनो घालून त्यातक नाय अस भिजवून ठेवतोय.
हा इनो घालताय सोडा घालत नाही आम्ही करत्यावेळेस सोडा घालतोय
अस फेस जास्ती येत नाय
येत नाहीत
हा येत..... नाय.... आणि इनो घालून झाक....... पण एकदम पॅक बिन हवा लागता अस ठेवल की नाइ हे अस... लईच भरून उतु जातय, बाहेर
आहा वाफलतय कांदा आन तिथला बाळा ताट अन् ते कांदा आण. जाणार नाही आव तिथं कादा हाय आन, जा जा बाळा जावा आमटी करायची उठ जा जाणार नाही. आन ग हा हा उठ ते आहे एवढेच खरं आणत नाय होय दे कांदा बर कट कर आणि करतोय काय
बर बर